हॅलो.
हा ताई.
काय चाललय?
काय नाही बाई. मजेत आहे. तुमचं काय चाललं?
आम्ही पण मजेत आहे. हो आताच केल्या.
काय जेऊन झाली केली? अरे वा! आले का? आत्या मामा ते आले का?
हो.
तब्येती बऱ्या आहेत त्यांच्या?
हो बर आहे बर.
हम्म.
आत्यांचा पाय सुजत होता ना. त्याच्यासाठी दाखवायचं होतं म्हणून आले ते लवकर.
कुठे सुजतोय? खाली पंजाजवळ का? हम्.
हम्म.
वयसं सगळ्यांना पायाचं दुःख नाही कुणाच- गुडगा दुखतं कुणाचा पंजा दुखतं, एक मिनिट हां-
हा येतोय आवाज-
हो येतोय.
हां
हां
हम्म त्याच्यामुळे एक पाय सुजतोय मग शुगर चेक- केले आज रिपोर्ट संध्याकाळी येते.
हम्म
दवाखान्यात
आणि आमच बी ठीक आहे. जेवन आवरलं का? हो तब्येती चांगलं आहे ना, हो चांगले आहे तब्येत तेन- हा जेवण वगैरे झाले आवरलं. हम्म पोळी लाटली बटाटे- ची भाजी बनवली होती, ओवीला टिफीन लागतंया हे आम्हाला शेवभाजी बनवली आईंना उपवास- आईंना साबुदाणा बनवला सोमवार हा.
सोमवार उपवास असेल.
हम्म
हम्म हम्म
बाकी काही नाही काल गेलो होतो पांडुरंगाच्या दर्शनाला.
हो का
हम्म काल संडे होता पंढरपूरला-
अरे वा तिथून किती किलोमीटर आहे.
इथून तरी येतं बर का- मला दोनशे एक किलोमीटर आहे, एक चार तास तरी लागतात. अडीशे की अडीचशे किलोमीटर- अडीचशे किलोमीटर हा-
आणि- गाडीने चार तास कारण की सुरत तर आमचं धूळ आहे ना तेवढंच लागतं. दोनशे किलोमीटर आहे ना, हां माझं- तेवढाचं वेळ जातो मग सुरत वरुण या खेळ्या- धुळ्यावरून तर सुरतला यायला.
हा हा दोनशे अडीचशे किलोमीटर ते न आम्ही काय? सकाळी निघलो होतो, सात वाजता आणि तिथे पोहोचलो- तिथ होतो आठ नंतर आठ नऊ दहा वाजतं. तीन एक तासात पोहचतो तीन साडेतीन तासात.
आता नसेल ना गर्दी, अजून एकादशी यायची बाकी आहे ना, एकादशी-
तरी बरीच गर्दी खूप गर्दी हम्म अजून साफसफ- पैसे काम चालू आहेत प्रशासनाचे, अ बाकी प्र- प्रेस ठेवलंय आता. ते संडास वगैरे बायकांना कपडे चेंजिंग साठी तंबू वगैरे बांधले आहेत आणि बाकी- तिथं पाणी श स्वच्छ करण्यासाठी जे घ्यावेस त्यांनी- फिल्टर वगैरे बसवलेले आहेत. पाण्यात पुन्हा एक- घाटांची सफाई चालू हो जिथ घाट केलेली आहेत. त्यांनी पायऱ्यांचे तिथे घाटसफाई चालू हे रस्त्यांची लाईट बीट सगळे ते कामं चालू जलदगतीने पूर्ण पंढरपूरमध्ये वारी हा वारी
आली ना
ऍक्च्युली ते त्यांनी आधीच करायला पाहिजे होतं. पण तरी पण लेटच झालं कारण की आत्ता हि या आठवड्यापासून काही दिंड्या पोहचायला लागले होत्या. आता आम्ही काल जात होतो. ना रस्त्याने आम्हाला दोन तीन म्हणजे बऱ्याच दिंड्या लागलं. की ते आज उद्यामध्ये पोचूनच जाते.
हम् हम
थोड्या थोड्या अंतरावरच राहिलेल्या आहेत. काही दिंड्या छोटे छोट्या जे निघतात. अगोदर हं आजच उद्या रोज आम्ही गेलो. तेव्हा पण दोन तीन दिंड्या पोहोचल्या आम्ही तेव्हा असतानी.
हा कोणी लवकर निघतं कोणी उशीरा निघतं ना मग!
हा हा चालंन
कोणी ब कोणी अशा टाईमाला निघत की डायरेक्ट आपण एकादशीलाच दर्शन व्हायला पाहिजे. अमुक जन तसेही पण निघतात.
ह गर्दीत आहेच गर्दी तर त्याविषय पाणी नव्हतं. एवढं पण सोडतील आता पाणी उद्यापर्वा पाण्याचा पाण्या हा हा उद्या एकादशी दोन दिवसाचं पाणी मग सोडतील मग पाणी सोडतील
मग् ममी पप्पा तिथे किती दिवसांनी पोहचतील काय आम्ही
आता शनिवारी हा नाही शुक्रवारी पोहोचतील मम्मी पप्पा मम्मीची तर मानाची पालखी त्यामुळ मानाची पालखी शुक्रवारी वखारयाच रिंगण वगैरे करून. शुक्रवारी पोहचल मम्मीची पालखी प प्पांच काही नाही. पप्पांची गावातली आहे त्यामुळ ते कधी पोहचू शकते. आदल्या दिवशी बी पोहचल त्या दिवशी बी पोहोचल. कारण की तिथं प्रथा आहे. ना वखारी म्हणून तिथून आहे पंढरपूर पासून तिथं सगळ सगळ्या मानाच्या पालख्यामध्ये तुको तुकोबाची ज्ञानोबाची पालखी ते येतात. मग तिथून पंढरपूरवरून एक अश्व म्हणजे आपल्या अं पांडुरंगाचा एक घोडा अश्व म्हणून तिथं जातो. तिथ पांडुरंगाच्या पालखी पालखीचा घोडा तुकारामाच्या म्हणजे पांढु पंढरपूर वरुन गेलेला तो घोडा आणि तिकडून आलेला तुकारामांच्या पालखी बरोबर किंवा आळंदीच्या ज्ञानोबांच्या पालखी बरोबर त्या घोड्याचं एक मोठं रिंगण होतं.
हम्म हम्म
सोहळा असतो तो मोठा तो झाला. कि मग ति पालखी वखारीतून निघते म्हणजे स्वतः असं म्हणतात की पांडुरंग स्वतः वखारी पासून देवांना घ्यायला जातात. अशी प्रथा आहे. मग इथून तो घोडा जाईल हा तो घोडा अष्टमीला जातो वाटतं. सप्तमी अष्टमीला इथून पंढरपुरातन आणि मग त्या नवमीला त्या घोडेसोबत रिंगण बिंगण पार पडून मग त्या मानाच्या पालख्या, बाकी येऊन जातात ह्या छोट्या मोठ्या पालख्या. आता गावातली आपली बाऊला बाबूरा म्हणजे तुमच्या गावात कोणते ते महाराज त्यांचे अशे छोटे छोटे असतात ना?
होना, होना.
त्या पालख्या येऊन जातात, पण ह्या ज्या दोन तीन मानाच्या आहे, चोखोबाची, तुकोबाची, ज्ञानोबाची. त्या पालखींना घ्यायला स्वत पांडुरंग जातात, तिथं रिंगण होतं आणि मग पांडुरंग त्यांना आदराने घेऊन येतात पंढरपुरात, अशी प्र प्रथाये. मोठं वखारीचं रिंगण मोठं असतं मग. इथे हॅलो हॅलो
होऊन जाउ
तुमचा फोन येत होता का?
अन्ना बोहुतेक तिकडे गेले ना गोव्याला, प्रथमची डिग्री यायला
हां झाली का डिग्री कंप्लीट झाली त्याची?
हो हो कालच मिळाली डिग्री, मग ते कोणत्या तरी बीचवर गेलेत ना?
हं हं
मग त्यासाठी व्हिडिओ कॉल करत असतील ते.
अम्म थोडं थांबवाय
हम्म
ह्यो आता कट केला मी, माझ्या ह्याच्यावरच त्यांना लावून टाक.
चांगलं त्याला जॉब लागला का मग कुठे?
जॉब नाही ना अजून आता, नाही
नाही इंटरव्यू देऊन आला तू बंगलोर ला? हा हा. मोस्ट ऑफ मुलं बंगलोर लाच जाता.
बंगलोर
बंगलोरची मी त्याला
आता जसं पॅकेज चांगलं पाहिजे ना मग थोडंसं त्याच्या शिक्षणाच्या मानाला पॅकेज. हम् त्याच्या मनात नसेल देऊ कसंच. बघू आता, येतील ते उद्या सकाळी आहे ट्रेन त्यांना तिथून
दोघं गेलेत का? बाप बेटेच गेलेत.
नाही ना ताई पण येत ना. ते बीचवर गेले असतील ना, मं व्हिडिओ कॉल केला त्यांनी.
हा
किती वाजता आले तुम्ही रिटर्न दर्शन करून?
मं हा आम्ही सकाळी निघलो मग आम्ही काही नही. रात्री आठ वाजेपर्यंत घरी आलो. सकाळी सातला धरून घे, साडेसहाला निघलो आन रात्री आठला आलो.
दर्शन म्हणजे, फक्त कळस दर्शन झालं गं बाई. प्रॉपर दर्शन नाही झालं गं आणि गर्दीच एवढी आहे त्यात पोरी पण राहिल्या नसत्या.
खूप गर्दी राहते बाई तिथं आणि आषाढी एकादशी हं
अं, पायरीचं दर्शन घेतलं आणि कळसाचं दर्शन घेतलं अन् आलो.
हम् हम्म हम्.....
हम्म, बाकी तर काही नाही, आम्ही कसं मग जातानी बारशीला पण गेलो थोडसं आम्हाला तिथलाच शॉपिंग आवडते मी किराणा वगैरे भरायचा होता. मंग अं हम्म बारशीेच च आवडत. अण म्हणजे इथं आलोय आता वर्ष दीड वर्षापासनं पण आमचं सगळं मं किराणा बारशीलाच असतो, हिच्या पप्पांचा दर महिन्याला एक चक्कर असतो. आणि तिथला जो मॉल आहे तो मॉलच्या बाजूलाच त्यांच स्टेंगचं हॉटेल तिथंच थांबात ते. म ते म्हणतात मी बारशीला जाणार आहे, मग आम्ही यादी करून देतो, आता ह्या वेळेस अं खूप लेट झालं, म्हणजे खूप दिवस झालते दोन महिने झाले किराणाच नव्हता. त्यांचं जायचं पण होतं नव्हतं. आता येता- येता बारशीवरनं यायचं त म्हटलं चला आम्ही पण गेलो नाही, आपण गेलं म्हणजे काहीतरी थोडंफार बघतो. ते काय यादीप्रमाणे तेवढंच घेऊन येतात.
नाही लेडीज च आणि जेंटस्
लेडीज आणि जेंटस् चा फरक पडतो ना, हा मग आ
आपलं कस आहे, आपण व्यवस्थित बघून आणतो. जेंट्सच कस आहे, जसं आलं तसं उचलवून घेऊन येते.
सांगितलंय ना हे आणायचं मग घ्यायचं आणि घ्यायचं ते आणायचं घ्यायचं निघायचं. तेवढंच मपाातच आणतात, जास्त काही नाही आम्ही तरी काल मंग अं खूप दिवस झालते म्हणजे आम्हा मागच्या महिन्यात गावाला जायचं होतं, हे पाचोरयाचे लग्नाला यायचं होतं, एकोणावीस तारखेला मंग अं चार पाच दिवस तिकडं मोडणार त्यामुळे त्या महिन्यात किराणा नाही केला, तिथून आल्यावर त्यांना म्हटलं जायचं ते का ते म्हटले नाही मला मुंबईला मिटिंग आहे, मिटिंग करून लगेच अं पुन्हा इकडं, तिकडं जाणं झालं त्यांच त्यामुळं दोन महिने किराणा नव्हता म्हणजे तरी बर एक्स एक्स्ट्रा असल्यामुळे चाललं पण ऑलमोस्ट आता डबे रिकामीे झाले होते तर करमत नव्हतं.
हा नाही ना ते पण घरात नाही, राहिलं तर आपल्याला कस तरी होत होते, घरात पाहिजेल ग बाई किराणा हम्,
अ मग गेलो किराणा केला ते म्हणे मी सात आठ हजारातच केला असतं म्ह हा किराणा. तुम्ही दहा हजार घालवले आई म्हणे, भाऊ दोन महिना ना किराणा शे म्हणे तो म्हणे. जाऊ दे म्हणे दहा हजार काय जायना त म्हणे. पोरींच बी काय दिसलं ते टाक इतके, घरी आल्यावर घेतलं काय काय टाकलेलं होतं त्यांनी.
अरे पोरी राहिल्या ना. दोन हजारचा चार हजार घऊन जात होत पोरी म्हणु राहिल्या ना मम्मी.
तु,. हा. तरी मला, तरी मला कपड्यांचे सेशन मध्ये जाऊ दिलं नाहि, भांड्याच्या नाही, फक्त म किराणा माल काय घ्यायचा तुला घे. जाऊ नका तरी मग आणले आई हा मग की नव्हताच अगं म्हणजे बऱ्यापैकीच नव्हता, किराण तेलाच खोक काही साखर वगैरे. म तेच कॉस्टली झालं सगळ्यात जास्त ना, तेराच खोक जात आपलं दोन -तीन हजाराच दोन, एक हजाराच तेलच जात बाकीच मग साखर, शेगंदाणे हे ते, ते दाईस दाळी ड्रायफ्रूटस् पण जातात ना हजार रुपयापर्यंत.
ड्रायफूट तू विचारू नकोस ड्रायफूट जर चांगल्यातल जर घ्यायला गेल ना. दोन हजारपर्यंत जातो.
मग तोच किराणा दर आहे आणि त्यात आता बहीण म्हटली मला लाडू करा अ लाडू करा मग खारीक. खोबरं तुपाचा डबा तुपाचा डबा घेतला. मग लागत पोरी काही खात नाही आपलं मटन बिटन खात नाही का दुसरं बाहेर जावू ण नाही जास्त म्हणजे जे हेल्दी आहे तेच मग घरीच लाडू वैगैरे करायचे.
तुम्ही सगळे व्हेज आहेत बाई तुम्ही सगळे व्हेज आहेत
हा लाडूचं सामान घेऊन आलो मग तिच्यासाठी. ग फरसांणचे पाकिटच पाकिट बिस्किटांचे पाकिट पाकिट बिस्किट बी पार्लेजी नाही पतंजली नाही ग बाई बर बण परत काय काय माल किड्स बिलकिस् सगळे तीस चाळीस रुपयाच्या पुढच्या पुढे दहाच आणि पाचचा पुढ तर हाताततच नाही घेतल यांनी इतके बेकार आहे घरी घरी आल्यावर पाहतो अननेसेसरी खाऊ आहे सगळ.
त्याच्यावरच झोपल्या रात्री मी बी काही स्वयंपाक नाही केला मला आल्याला उलट्या झाल्या मग झोपलो सगळे हम्म मला होताच त्रास तो प्रवासाचा.
ह एक सेकंड मी करते तुला पण हा थोडं का म आहे.
हो हो चालेल.
तू कर तिकडून मला सांग.
बरं बघते त्याचा वेळ काय आता सव्वा दोन तर झाले?
बरं बरं चालतय.
बघते जरा वेळेस तर मग.
हा विचार त्याला लावतो का लाव मणा नाही तर मग त्याचा पण एक कॉल होईल.
बरं. इकडून कसे एक कॉल इकडून कसे ऐकवाल.